हॅलो काय चालू आहे. हॅलो आवाज नई येऊ नाही राहिला नेटवर्क
लो
हॅलो पावसामुळे आवाज कट होऊन येऊ राहिला.
मला आवाज नाही येऊ राहिलाय
हा ना नेटवर्क आहे. पायना नेटवर्क चेक कर ना? हम्म नेटवर्कचा इश्यू असल.
हा पावसामुळे हम्म. झालाय भरपूर पाऊस झालाय चालू आहे.
ह का काल इकडेही चालू आहे. ना आता. वातावरण लई वयल हे संध्याकाळी माझ्या मताने रात्रभर चालायला बसला.
ह् ह ब बई पावसाची गरजच होती. ना ग आज गरम पण जास्त होत.
हम् हम्म सबळ. म्हणून उठवून होती. वातावरणात व वेगळीच थोडीशी लय तयार होईल होती. ना. ते समजलं. आते काय भाव गेले हे? हम्म मोस नाथ जास्त हो का पडवीन यालाच नियल होते. ग गावातल्या मार्केट मध्ये.
हम्म गावातलीच मार्केट इल होते. गावातलेच मार्केट येल होते. त्यात तेवढं पाऊस होऊन पण पाणी तुमल नाही पाहिना अजून? पाणी जमिनीतच जिरून गेलाय.
ववड जादाय ना एवढ के हो. ले त्याच्यामुळे मग जमिनीतच जेरून जाईल ना पाणी. वापस हलेट आहे, म अजून जमिनीला.
अच्छा.
जमिनीला ओढा असल्यामुळे एवढं पाणी खालीच खेचून घेईन.
ते झालं. तम कडाी पेरले केच पेरणे सुरू करते लोक मग परत पाऊस बंद अ झाला का मग ते. उन्हाळा इदळी पडत.
ह
मका ते म सोयबीन जायच पडा ते.
मका पाऊसच सारखा लागत असा. सांगेल सात आठ दिवस असं स अर्थ वातावरण.
हो ह.
हम्मम.
अन या वर्षी जास्त पाण्याच हे वईलय. जास्त काही पाऊस अजून एक दोन पाऊस असा झाल्यावरच पेरण्या करायला परवडते.
हम्म एवढ्या लवकर पेरण्या करून पुढं काही भरोसा नाही ना पूर्ण जमिनीचा वा वलवाल निर्माण झाल्याशिवाय नणे पेरण्या करता येनार.
ह
आला काय कूच ना बाबा.
हा दोन वाजताच येतोय.
होयच.
नाही नाही अजून नाही दिली नाय.
मन तघ व गेच.
हम्म या बर तू आता तुही धूून देली का
नाही अजून तो आज तर गला नाही आज तिकड लग्न होतं ना ते.
मु अशा काल बुडवायची लग्न होत, तरी त्याला त्या काढून द्यायचं ना.
मग आजच सकाळी विषय व्हायला आता तू रायगरीन जाऊ लग्नाला.
पण मग लग्न रात्रीच हाय ना ते मग एवढं काय सकाळ म
रात्रीचं हाय ब मग आता हि तीन वाजताचं गेले ना.
आता लग्न घरातलं येवढ जवळच नव्हतं ना एवढंच हे ना म. हप्त्यापून ठरून ठेवलं होत.
मोठी गाडी गेली का?
हा मगाशीच पाऊस चालू झाला भेंडी नेली होती मार्केटला आज बेचाळीस रुपये गेली.
चांगली गेली आणि किती कॅरेट होते.
पंचवीस किलो होती. आता निघालो आता पाऊस झाला ना आता वाढायलाचं लागलीय ती. तशी हम्म नाइ तरी पण अशी पण हाय ना वाढ थोडे दोन तीन पोषक मारले होते ना.
हा हा.
तुझं होती म आता परत आता नळल चांगल्या पैकी ती चांगली आली ना आणि दोन चार पुषक मारले बर बारी आणि थोडीसं मवी होव्यावर मारलेला होता.
हा हा.
हम्म आता त्यातल वरून पाऊस झाला पुरा माला साप
नाइ वरच्या पावसाने पोषकच भेटत ना. पिकांला त्याच्यामुळं लगेच सुधारणा होऊन जाते.
तेच म्हण
कारण की झाडावरची धुळकण पण धुळपण धुवून गेली का? ते वाढिला हे होतं फायदा होतो वाढला त्यानं की झाड
शाम्पू मारलं होत ना कीटकनाशक बरोबर
शाम्पू टाकला होता का?
हा
ते सगळं खळबळून धून ने हुन घात
हा आ.
हम्म दारूबाई संपत हम्म
आ हे पण मारताय ना आता रीनॉल हे मारता रिन पण मार त्यांना रिन कपड्याची पावडर
हा मारत्याना
हं मव्याना काय मी ताळिंबाला तर दोन तीन वेळा मारली ना डाळीम छाटल्यानंत तर सुरुवातीला तेच मारलेत.
रिण मारलं का?
हम्म डाळिंबा वर मवा जास्त अटॅक करतो ना.
रीण म्हणजे ती साबण साबणीली का गं साबण का पाव रीण पाव ती
रिंण पावडर निरमा. म्हण सेल्फेशिप अं ती राहती पाय ती म्हणजे मावा धून जातो तेन.
टॉयलेट वरचं असुदे
काही सांगता ना याच. नाही म याच. नाही नाही मावा आहे हे होतो ना जळ जळून जातो ना पटपन
रीण नका ह् ह् मग पाव ना पुडचे रण स पं दहाीस रुपयेची पुडी घेऊणार.
हा जास्तनी नॉर्मल मारून पाय भें दिले. आमचं कास मी सांगल होत ना बागाच्या डॉक्टर मी सांगेल होती त्याशाच प्रमाणात मारली तेवढ पाण्या तेव मग त ट्रायल थोडच मारून प भंग
छात छ छात छाटी अलमी मारले असता ना तुम्ही
नाही नवीन फुटवा नवीन नवीन कवळे पाण्या राहते तेव्हाच मावा येतो ना रे जास्त पवळ्या पाना जास्त अटॅक.
जरींद्यान दरावं लागेल मलाय ना. बागछाटली हो मा आमत ना आ मनी बगन लई येे ना.
हा हा.
मग या वर्षी ररेंचा कराव लागेल मग फ्लोरू म
नाही एकदा येसपोर्टचा याला जयशंकर हो आजींनी मारलं होत बघ ना ए स्पोर्ट त्यांच्या चची गाता येईल होता जास्तच आठवत का तुला रिंनणी धुतला होता पाहि ना प्लॉट सगळा.
हा रिंग न प्लाट दत हा लागल. ला ल काही नाही भें ल सल काही नाही मारून देवालागेल ऎकदा
हम्म.
मावा साफ झाला म्हणजे बस झालं.
तेच ना.
आज आता गेलय बरी झालं आज नेमकं नसत. स शमपू मारला. आणि त्यातले त्यात पाऊ पाऊसही झाला त्या त्याच्यावरून म्हणजे तो पूर्ण सापहूण जाईल आता तो मावा
त्यात पाऊस जोरात झाला ना जोरात पाऊस झाल्यावर पूर्ण निघून जाते ना.
हा आणि त्यातल्या त्यात म्हण पीठक नाशिक गेलो होत राहेल साहे ल मावा मरून जाईल तो ही देऊन जा. का?
हा.
हम् पुरा मावा साफ होऊन जाईन आता जेवढं चांगलं होऊ गेले. पण आता भेंडीची केवलआज मस्त घोटली की दाबून टाकेल न.
हा बिल देईन जेवढे होतील वर तेवढे द्यायचे बांधून
हा मग तेच करायचंय आता थोडे लागले की दिसायला म्हगेच पातळ उतळ ट्रॅक्चर करून घ्यायचं. द्या चु उोतडून जशी निघाल तसा निघाल काही भेंडी काहीथे काही मग काय? मग आता आता नेमकं काय होईल. शाळा चालू झाल्या त्याच्या मूळ मग
मार्केट भाजी पाले मार्केट आहे का घरात.
हा शाळा चालू झाल्या या स असं थोड म्हणजे सप्प भाजी पाला एकट्या पुरता परस्वराची हिशो ब आहे ना त्या लो तर म भिंडी येईल. पोर आवडीने खात्या कोरडी करून दाते ते डाब्याला व्यवस्थित न्यायालय पोरांना. तर रात्री त्याच्या मुळ मंग जमून जात काम तेच केलं मग आज. तर मार्केटच सुधारलं भेंडी चांडी फुटेली आता निघाल परत अजून वाटतीसरा मा वर्षला चाळीस पन्नास का? हम् चाळीस पन्नास किलो पर्यंत माझ्या मतान निघायला पाहिजे. पाहिजे तेवढ्या यायच तेवढं जागत. तेथोडं चाळीस पन्नास किलो ना अस भाऊ जरी राहिलं तर कसे दिस ह दोन हजार रुपये पण देत ह
तेसला ना
पावसाचीच गरज होती खरी आ अ तिकडे बी तांबाट्याची बस फटून ठेवली
ह आता काही त्यात पेपर टाकलं लागून गेल तरी चालेल आता कार बोुत भिजली असतील ना आता आजच्या पावसन बोतू
किती चार बोट वल गेले असेल ना इथले
हम् हम् इकडं पण आता ये ना फक्त असं डेकूळ डेकूळ फूटल आहे ढकडला चिराच पडल्या म्हण कुळाने फुटला चांगला ह कोरड कोरडं पडली हे ज तरी त्या मानाने चांगला जोरात पाऊस झाला भरपूर पाऊस झाला ना
चांगल झालं तो नाही विषय प त्यातले त्यात असवड जादा असल्यामु ते कमीत कमी आता तो जो बेड वढडेलथांबाट्याला तो पूर्ण बिजयला आय पाणी लागत झाडाले शाश्वती आल्याशिवाय नाही लावता येणार
हम्म तेय अग नाही ते म्हणत्यान चार पाच दिवस त्यावर काही टॅक्टर चालवायला मिळत
नाही नाही ट्रॅक्टर तर उद्या सकाळी चालून जाईल ट्रॅक्टर आता एवढ्या याच्यात उद्या उद्या चालू जाईल पण मग होऊन द्यायचा मग पेडबेड वाढायचे पावसाची पूर्ण ते होऊन आणि आता हे रोपयेना लोकांची लागवडीची लगभग होईल हार सर तर रोप भेटायची एवढी काही न करता ऑर्डर देऊन पंधरा दिवस लेट का होईनापण व्यस्थित राही
पण मग त्यात कस राहिल आता लोक काही करतील ना उद्यापासून भरपूर पेरण्या चालू होतील पाहि तर त्यात कसं होईल पाणी नाही मग जमिनीची वल पुरी होईल नसल्या पुढं जर पाऊस बंद झाला त्याला काय जुरु बुरू करतात पण मग दु वाडपूर असली भिजून दिल चांगलं मग नंतर लावलं तरी ते पिकअप घेत ना
हा नाता नरसऱ्या तर सगळ्या बंद य रिजेक्टेड रोप बी विकून टाकतील ते घाई होईल तर कसे रोपात येतील त्याच्यापेक्षा थोड चार दिवस लेट पण रोप आपली हिशोबात व्यवस्थित घेऊन मग ते कर